हॅलो
हा लागल
हम्म आवाज येतोय काय??
हा येतोय की
हम् रेंजचा प्रॉब्लेम आहे वाटतं
बहुतेक आभाळामुळं
हम्म हम्म हम्म
हम्म
तू परवा शाळेत शाळेत काय मंदिर झालेय तुझं
हां झालंय की
हम्म हम्म म काय झोपल्यास आता
हे नाही जर साडी पिकअप फॉल करायचं होतं, करायचं. करतो. कोणाच असल तर घेतो माझ्या कढ पंचावन्न.
ह हा हा आणि काय काय करता
हातावर घालायचं असलं तर पंचावन्न मशीनवर असलं तर पन्नास.
हम्म हम्म
आणि काय आमचं आमचं ब्लाऊज घरातल्यांच ब्लाऊज शोवतो
हम्म हम् तेच म्हटलं
तुम्ही
आम्ही काय आमचं पण पिको फॉल हाय
हम्म हम ह कशाचं
कपड्याचं दुकान आहे
हा हा हा
हम्म
शाळेतलं का रस रेसिपीच काय पाहिजे होतं
तुम्ही रे शाळेत नंम ह्याच्यात नंबर
ढोकळा हॅलो हॅलो
व कुठ
हा ढोकळा ढोकळा केलेला त्यात नंबर आलेला ते एक वाटी हा एक वाट टी रवा
हा हा हा
आणि त्यात मीठ साखर जरा अस घालायचं चवीपरतं तर मीठ घालायचं आणि सोडा घालायच जरा म्हणजे कसं ते पीठ पहिलं एकत्र करून घेऊन मग तेस घालायचं आणि नंतर तर शेवटी सोडा घालायचं त्यात
ह हा ते सगळे एकत्र मिक्स करायचं
हा आणि नंतर हलवून घेऊन सगळं मग नंतर सोडा घालायचं जरासं तेल घालायचं
हां
आणि मग ते ताटालच तेल लावून मग ते पीठ घालायचंय आणि लगेच घालायचं उशीर ठेवायचं नाही
हा हा हा हा
हम्म एक चिमटच हळद घालायच त्यात म्हणजे कलर येतय
हम्म हम् पण पैरा भिजवून ठेवत ठेवतात ना
पहिला म्हणजे ते भिजून ठेवलं तर पण चालतंय हे जरा रव्याच हे भिजून ठेवायचं की मग नुसत डाळीचं करताय ते कसं लगेच करायचं असं अ सोडातील घटलं कि हा झटपट ते लगेच लगेचच करायच किती प्लेटमध्येध्ये घालायच तेवढंच करून घ्यायचं घालायचं परत अनेकदा अनेक ताट घालायचं असल तर अनेक करून घ्यायचं आणि घालायचं
हम्म हम्म हम्म असं आहे का हम्म हम्म हम्म तेच मी बघितलं परवा
हं
तर म्हटलं तुम्हाला विचारूया.
हा हा हा हा
हम्म, हम्म, हम्, हम्
आणि काय?
काय नाही बघा, बसलेय दुकानात, आता जायचं दीड वाजता. गैरेक कस्टमर होत,, जेवायला,, जेऊन आणि आवरून चार वाजताऽ ते यायचं.
यायचं, सकाळी काय खाऊन जाता का ने मग?
हा, सकाळी जरा नाश्ता करून येतोय.
हां,
तुमचं आवरलंय,, पाऊस चालू आहे बघा.
चालूय, चालूय,
तुमच्याकडं,,
हाय चालूय
हम्
सकाळी जरा ऊन पडलेला आणि चांल झाले नाही आता सध्या काय झोपत नाही काय नसलं कि मग झोपायचं हम्म
बसून तर काय करायचं,, नाही झोपतऽ घरी गेल्यावर काय तर नीट करायचं, हे तेऽ काय तर असतय,, मग ते करत बसायचं.
हा, हा, हा
हम्,
हम्म,
मग कोपेश्वर मंदिरला गेलेला का णै कधी?
आणि बंद झालं.
कोोपेश्वर मंदिरला.
हां, गेलेलं कि.
त्या परत आणि काही सील केल्यात मणे कि,,
आणि केल्यात,,, काय माहित नाही मला.
मोबाईल वरती आलय हो परवा,,
हा, हा, हा हा बंदच आहे मग आता?
होय,, ते बांधकाम चालू होत.
हा, हा, हा
तिथली लोकं कोणतर तक्रार केल्यात.
हा, हा, हा हा नाही अहो,, उनख फडे झाला आणि उन्हा बऽ अमममम,
तुमचं पणऽ
करत झालाऽ नाही मी,, आमचऽ हेय,,, आय अंऽ सांगोवडे आणि मंगसुळी.
होय का? कारण येड्डूरचज्ञभ्यऽ वीरभद्रन हे, काय तर हाय म्हण,
कार्यक्रम आहे का काय?
कुठं तिथं?
हां,
नाही,, ते ब असं तोंड काय हाय मां तिथंऽ मध्ये एकदा आम्ही गेलेलो माहिती सांगणारी सांगालेली
हा हा हा हा हा
हम्म म आज कगनोळीला विधानाय गेला नाही
नाही गेलो आज कुठ काय आ सकाळपासून पाऊस लागलाय जरा त्यांच्यामुळ कुठं काय जायचं होत नाही पावसात नको वाटतय जरा
हो गेल्यात आपल्या गाव आमच्या गावातले
गेल्यात
होय
हम् विधानाय काय काय हाय
विधान हाय
विधान हाय किती दिवस आहे मग काय आज एकच दिवस एक दिवसाचच ठेवल्यात होय हा हा हा कार्यक्रम पण असतील किं म संध्याकाळी ते न हम् जाऊया की.
हम्म बघ कोण कोण तयार होत्यात.
होय चालतय की.
जाऊन येऊया तेवढंच दर्शन करून
होय पाय लावून यायचं जरा
आमच्या अध्यक्ष मॅडम तेन गावातल्या गेल्यात
हा हा हा हा
हम्म
त्यांना जरा जायलाच लागत असणार आहे कुठ कुठं पण अध्यक्ष आहेत म्हटल्यावर
अध्यक्ष मॅडम जायाला पाहिजेत की
जायला पाहिजेत कि तेनी म ते कस होतंय मग त्यांची कोण आली नहीत असं वाटतय
होय शिरोळला आमच्या इकडच कोण आलं नाही तसं होतय की नई
होय होय तेच की जायलाच पाहिजे अध्यक्ष का होईना जायलाच पाहिजेत
आता आमच्यातली तर अध्यक्ष मॅडम एक महिना झालं सारखं तिकडच हाय
होय एकदा लागलं की गाव सारखं पंचकल्याण विधान पूजा सारखंच चालूच असतय
कोथळीत कायत यड यड्रा येड्रूर यड्राव मध्ये पण काहीतर हाय
आजच हाय काय
होय विद्यासागर महाराजांच संघ आलय
हा हा हा हा हा हा त्यांच चतुर्मास कुठाय ह्यावेळी
सांगलीमध्ये
सांगलीमध्ये हाय व्हय
आदिनाथ सोसायटी मध्ये होय आदिनाथ तमगरमध्ये हाय दोन महाराज तिथायत हितल्या हित जाऊन यायला येतय घे
होय इथल्या इथं जाऊन याला येतय
हम्
बस्ती मोठाय तिथलं
होय त्यांनी आचार्य पदवी मिळाल्यानंतर पहिल्या - - पहिलं पंचकल्याण सांगलीचच केल्यात
हा हा हा ह मिळाल्यावर हा हा पण गेल्या वर्षी पण त्यांनी चतुर्मसला इथंच होत न्हव सांगलीला.
नई नई सांगली नई धामणी
विद्यासागर महाराज,
होय.
हा हा हा थांबलं होतं.
दाम नि लावत.
हा हा हा तिथं पण त्यांनी कार्यक्रम छान केल तर खरं
होय. कोतरीत कार्यक्रम चालूया आता सध्या
सध्या हा हा ह
कोतळीत पण चंदाबाबा महाराज आहेत.
तिथं गेलाच व्हय आता.
हम्, त्यां चातुर्माश त्यांच कोथळीमध्येच आहे.
तेथच आहे आता, तर लवकर गेल्यात कि मग त्याने
त्यांनी तिथल्या तिथे आसपास फिराल्यात येतात का, आता दोन तीन दिवसाच्या पा ते मग तर मिरज मालगावला गेलेली आहेत.
हा हा हा
पण चातुर्मास जाहीर झालं त्यावेेळे तिने तिथच होत.
हा हा तुमच्यात कोण येणार आहेत मग कुठले महाराज येणार आहेत.
आमच्यात ह्या वर्षी कोण येतो? नाही नाही आमच्या गावातल्या बायका कंटाळल्यात
चौक तरून
चौका करून कंटाळ येतो. म्हणताना आम अध्यक्ष मॅडमच तिकडे गेल्यात.
तिकडे गेल्यात व्हय, बरं झालं कि मग जरा लोपीच्या टायमिंगला हाल होते बायकांचं,
होय.
हम.
ह्या वर्षी त्यानी हे केलं
आणि कसं झालंय ह्या वर्षी सारखं कोण ना कोण तरी हयितच सारखं,
होय.
आमच्यात तर इथं त्याच्यामुळं आमच्यात पण कंटाळल्यात.
आमचं पंचकल्याण पूजा झाल्यापासून आमच्या गावात तर आलीत की एक जण कोण येत नाही दोन तीन जण असतात.
होय, मग दोन तीन दोन तीन चौका लावायला लागते.
होय, त्याच्यामुळे बायका त्रास होतय मग कसं म्हणतत मॅनेजमेंट करणार आमच्या मॅडम गेला की इथ करणार कोण?
करणार कोण होय, नियोजन व्हाला पाहिजे की सगळं कुठं त्यांचं पण मग पोटांचा हाल व्हायचं नको,
अजून ना आपण पापात पडल तर काय उपयोग.
काय उपयोग आहे त्याच काय नाही हम्म, गप्प मग आणलं नाहीच तर बरं ते ते
म ह्या वर्ष कोण देणार आमच्यात तर एक वर्ष माता जी आली सगळ्या आता नवीन नवीन पोरी करणार चौकस वैताकून गेली. परत करणार नाही म्हणाले, माताजी समजून घ्यायला पाहिजेत.
समजून घ्यायला पाहिजेत काय असेल ते घ्यायला पाहिजेत हेच पाहिजे तेच पाहिजे म्हणत चालत नाही.
असलं क कॉटन साडी नाही तसल कॉटन साडी नाही असं सगळं शक्कल काढलेत पोर अस असणारे कोण आम्ही चौकाच करत नाही बसले, म असं होत या, मग
जे हय त्यातनं जायला पाहिजेत.
पहिल्याच्या काही. शांतीसागर महाराजांच्या काळात अ् हळव पण असलं तर पिऊन चौका करून गेलंत.
गेल्यात होय होय.
खीर हाळवच गाडगात करून दिलती बायका. आणि आत्ताच सगळे ह्यांचं हे सगळं आले.
सगळं काय पहिलं हाय ते खात होत सगळं जे आपल्या घरात ज शिजताय त्याच त्यांना करून घातलं तरी पण खात होत त्यांनी.
मग आता हे नाही हे असलंय त असलाय. सगळं केलीत तरी पण अ असत होते.
असं होते हो नाव ठेवतत आ चौका होत उद्या चौक. त ना काढत लगेच.
मग तसं न करता हाय ते त्यागी लोक हाय ते आपण सांभाळून त्यांने गेलं असतं तर कशाला हे होतय.
होय होय बरोबर आहेऐक.
मग मग लोकांना आणि, विचार आपल्या गावात आणलं तरी पण काय तेवढं हे होत नाही.
होय होय भीती वाटत नाही.
हे भीत भीत करायची पडली ते लोकांना.
होय होय.. हे खातील काय नाही हे खातील काय नाही असं वाटते.
होय ह्याचा नियम आहे त्याचा नियम आहे.
हो आता आणि सगळं संध्याकाळी सांगतयात त्यांनी हे करा ते करा मग पण करायचंच दुसरं सकाळी असं चालू आहे आता.
त त्यागेनचं.
नाही नाही असं नसत आणि असं करायचं पण नसत ते.
हम्म हम् काय ह ते भाजी भाकरी. खाऊन समाधान राहिले की. आपल्या गाव गावात पण शांतता आणि हे पण, मग तस कुठ,